ह.
आं?
बोल. काय करते?
काय नाही. जेवण बनवते ग. तू काय करते?
मी शीरा बनवतेय.
अच्छा. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
थँक्यू. तुला पण नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. हो झाली. मी काय म्हणते? मग आज काय स्पेशल? आज काय करताय?
आज स्पेशल शेंगा. तुमच्याकडे काय ए?
शिरा, आम्हाला ते पापड बनवायचे होते. मला पापडांची रेसिपी सांग ना.
हो बनवते ना पापड.
पापडाची रेसिपी सांग ना.
ते प्रमाणानुसार घ्यायचं असतं ग. आम्ही डाळ आणली तेव्हा दळून म्हणजे डाळ घेतली.
तुमचं प्रमाण सांगा ना.
म्हणजे अं तरी एक किलो एक किलोच्या आहे तर त्याच्यामध्ये पीठ होतं ना एक किलोचं पीठ घेतलं त्या च्यामध्ये जिरं, हिंग, असं म्हणजे अं जेवढं एक किलोला प्रमाणात लागतं तेवढं थोड थोडं घेतलं ते.
म्हणजे पूर्ण प्रमाण तर सांग.
प्रमाण म्हणजे पावपाव किलोचं प्रमाण घेतलं त्याला, शंभर ग्रॅमचं हिंग आणलेलं.
हा
आणि पापड खार घेतलेला पन्नास, शंभर ग्रॅम.
हा
आणि काय चवीनुसार मीठ.
ओके
अशा याच्यामध्ये घेतलं कोणाला करायच, कोणाला करायचेत पापड?
हा म्हणजे आमच्या इथंच म्हणजे मला विकत घ्यायचे होते.
होव का? अच्छा अच्छा
म्हणला. म्हणजे तुमच्याकडे हिंगाचे पापड असतात.
हा काय बोललात?
हिंगाचे पापड असतात?
हिंगाचे पापड
म्हणजे हिंग घालून पापड करतात असं ना ओके, ओके हा एका पॅकेट मध्ये किती पपड असतात?
एका पॅकेट मध्ये अं तसं तर एक किलोच्या डाळीमध्ये दोनशे, अडीचशे पापड होतो.
हम्म
पण आम्ही किलो वरती देतो, वजना वरती. दोनशे, दोनशे, दोनशे रुपये, दोनशे रुपयेला शंभर.
म्हणजे तुम्ही शेकडा देता.
ते पापड दोन रुपयेला एक पापड.
ओके, ओके मग चांगलं आहे तुमचं.
पॅकिंग नाही आमच्याकडे पॅकिंग करून नाही देत. असेच देतो म्हणजे एक किलो जर अडीचशे पापड होतोय मग त्यातला पन्नास पापड आपल्याला राह दोनशे, दोनशे पापड आम्ही देतो शंभर पाप पड हा शंभर पापडाचे दोनशे रुपये.
हो चांगले आहेत.
हम्
म्हणजे तुम्ही त्यांना म्हणजे तुम्ही एक किलो डाळी मध्ये तुम्हाला चारशे पापड होतात. म्हणजे चारशे रुपये मिळतात दोनशे पापडाचे ना छान आहे. कुठे मग विक्रीला वगैरे कुठे जाता काय?
विक्री तर आमच्या बरेच घेते तरी आम्ही चार पाच हजार चार पाच हजार पापड बनवले.
चार पाच हजाराची बापरे! का चार पाच हजार?
चार पाच हजाराचे बनवले झाले चार पाच हजार टोटल झाले आमचे. आणि अजून तसे पैसे बाकी येने यायचे अजून. एकदाच आम्ही वीस किलोची, वीस किलोची आम्ही घाऊक डाळ आणलेली एकदाच. वीस किलो पहिले बनवले, नंतर पाच सहा असं पाच सहा किलोचे बनले अशे वीस पंचवीस सव्वीस किलोचे पापड बनवले. तर चार पाच हजार रुपये जमले. आणि अजून ज्यांनी घेतलेत ना त्यांचे म्हणजे पैसे येने अजून बाकी येतं तसं तर.
म्हणजे पैसे येई बाकी?
हा अजून बाकी येत ना येण्याचे पैसे.
ओके मग तुम्ही अस खरेदी, म्हणजे लिहून वगैरे ठेवता का नाही?
नाही खरीेद आमचे लिहून अस हिशोब आहे ना किती डाळ आणली. किती कोणी किती घेतले. त्याचा हिशोब आ
ओके ओके पण त्याच्यामध्ये तुम्ही अजून काही नवीन काय अजून चालू करणार ये?
आम्ही आता नवीन म्हणजे ते फेण्या करणार होतो पण सध्या काय कामाच्या ह्याच्यामुळं, म्हणजे असं वेळ भेटत नाही त्याच्यामुळ म्हणजे पापडच सध्या, मग बघू हळूहळू. करूया मग.
पण पापडांमध्ये तुम्ही हेही कुठलं हे नाही केलं का म्हणजे आता आपण कसं, आपण म्हणतो तो तसं आमच्या घरी तांदळाचे जिरा पापड बनतय डाळीचे तशे. तांदळाचे वगैरे नाही का ट्राय केले?
तांदळाचे ट्राय करायचेच येतं आम्हाला, पण सध्या गिराईक म्हटलं की आम्हाला हे उडदाचे पापड पाहिजे होते. त्यामुळे मग हे तांदळाच ह्याच अजून आम्ही म्हणजे जसे आम्हाला ये तात घरगुती बायका बनवतात ना, त्यामुळे ते येतात त्यामुळे आता ह्याच ते म्हणजे डाळीतच घेतलंय मग म्हटलं नाना
ओके ओके असं होत चांगलय तुमच हे भारी ये. बाकी मग तुम्ही असं लोणचं वगैरे नाही ट्राय करत?
नाही लोणचं वगैरे नाही अजून म्हणजे कधी ट्राय नाही केलं ना.
तुमच्याकड कशे आंबे वगैरे असतात ना.
हा हा असतात पण असं अजून ट्राय नाही केलं.
ओके ओके बघायचे ट्राय करून तुमचं ते पण छान चाललं असतं. लोणचं वगैरे.
चाललं असतं,
हम्म
बघूया नेक्स्ट टाइम बघूया वेळ भेटेल तसं करूया.
आता पण म्हणजे हे लागले होते ना, सरसला लागले होते ना? ते सरसला खूप छान स्टॉल वगैरे होते खर. तुमचे जर तुम्ही बचत गटाचे वगैरे पापड वगैरे दिले असते ना... छान गेले असते तुमच्या तिथे सरसला. सरसला एक म म महिलांना बाजारपेठ सुद्धा मिळते.
अच्छा कुठे आले ते?
सरस आपली म्हणजे प्रत्येक बा बचत गटासाठी वेगवेगळ्या ठिकाणी असते. त्याप्रमाणे जर आपण जर हे केले तर तुम्हाला त म्हणजे तेवढं तुम्हाला सरसमुळे तुम्हाला तुमचा एक तुमचं न नाव पण होतं. ती बाजारपेठ पण तुम्हाला बाजारपेठ पण मिळते. लोकांचे याला बघ भाव सुद्धा मिळतो.
बरोबर.
त्यामुळे तुमचं कसं? बरं पडत शक्यतो जेवढं म्हणजे तर कसं होत सरस असू दे किंवा तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जरी स्टॉल लावला बस स्टॉप ठिकाणी किंवा एखाद्या ठिकाणी कार्यक्रम आहे अशा ठिकाणी जरी तुम्ही स्टॉल लावला तरी तुमची विक्री छान होते. फक्त एवढंच की त्यासाठी तुमची क्व- क्वालिटी मेंटेन पाहिजे. आणि अ-आणि चव तुमची तिच पाहिजे.
हा बरोबर.
आता आम्ही जे पापड करतो त्या पा पापडांची रेसिपी म्हणजे कशी माहितीय का? आपण आम्ही काय करतो, पहिले डाळ डाळ मुद्दामून शक्यतो दळून आणताना पीठ नाही आणत. डाळ दळून आणायची, डाळ आणायची बाजारातून छान उन्हामध्ये सुकवायची त्यानंतर मग ज्या टायमाला आपण ते सुकवू उन्हामध्ये ते उन्हामध्ये सुकावल्यानंतर त्याला नंतर दळून आणायची. दळून आल्यानंतर तिला मग हे करायचं आता डाळ छान दळून आणल्यानंतर मग डाळीमध्ये थोडस अ हिंग घालायचं. पापड खार घालायचा. त्याच्यामध्ये आम्ही काय करतो एक त्याला आपली आपली चव पाहिजे. म्हणून आम्ही त्याच्यामध्ये ना थोडस आपलं हेजे असत ना कांदा असतो ना
हा हा.
कांदा पण आम्ही काय करतो कांदा उ उ उन्हामध्ये सुकवतो. आणि तो सुकवल्यानंतर चिरून, उभा चिरायचा अन तो उन्हामध्ये सुकवायचा. मग तो आणि थोडीशी हि हसून ये ना, अशी ती ख खरबी गरबी अशी टेचायची. ती पण उन्हामध्ये सुकवायची. आणि ती त्या ह्याच्यामध्ये मिक्स करायची डाळीमध्ये आणि त्या त्याच्यावर थोडीशी कोथिंबिरी किंवा अ खो खोथिंबीर हिरवी कोथिंबिरी अशी चिरून उन्हात सुकवायची आणि ती त्यात मिक् करायची आणि तो पापड ट्राय करायचा. खूप छान होते. म्हणजे काळी मिरी घालायची- हा त्याची पावडर बनवायची काळी मिरी, हिंग आणि मीठ आणि त्यासोबर हे, हे घालायचं त्याला चव पण छान येत ते एक टेस्ट मस्त असते पापडाला प त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणजे आपली मिरची असते ना हिरवी मिर्ची.. ते पण ट्राय करू शकता ते पण घालू शकता त्या पण छान टेस्ट छान येते.
छान पद्धत आहे.
हम्म- त्याची टेस्ट छान येते वेगवेगळ्या साईजचे पापड आपण बनवू शकतो. त्याच्यामध्ये मग ते हिमी साईज असते. परत मोठी साईज असते. त्याच्यापेक्षा मोठी साईज मग तो पापडा कसा ता टेस्ट छान असते त्यामुळे तो पापड तोच पापड दोन रुपयाला, तीन रुपयांला सुद्धा जाऊ शकतो असं काही नाही फक्त पॅकेजिंगली व्यवस्थित पाहिजे टेस्ट छान पाहिजे.
बरोबर
पण मी एकदा अ लगनाला गेले होते ना एक ठिकाणी त्या लोकांनी हे त्यांनी पापड बनवले होते छान पापड होते म्हणजे असे बघायला म्हणजे टेस्ट एवढी चांगली नव्हती तरी पण त्यांनी अशी जी पॅकिंग केली होती ना प मस्त पॅकिंग होती म्हणजे पॅकिंग अशी पापड पण असं बघी असं वाटतं कि वाव काय पापड आहे असल छान पापड होत. पण त्याची टेस्ट वगैरे पण म्हणजे टेस्ट होती तशी पण बऱ्यापैकी नाही. पण त्याची म्हणजे पॅकेजिंग लेबलिंग बगितली असते ना मस्त होते एकदम छान होते. बघण्यासारखं होत म्हणजे कसं एखाद भले त्याची टेस्ट तरी चांगली दिसायला चांगली आहे ना तरी ते चालते असं पण असत ना म्हणून त्यासाठी पॅकेजिंग चांगले छान त्यांच्याकडून पापड छोटस आपली फेनी असते ना फेनित मग काय करतो बारशे मोठेमुळे असतात ना तेवढे मोठे मोठे करण्यापेक्षा छोटा छोटा पण छान होते पापड ते पण अशा पण पॅकेजिंग बिलिंगला मस्त वाटतं परत मूग डाळ पण टाकतात जेणे पापड आणि जर विकायचे जर पडत खाला तसे हे करायचे. भाजायचे पण म्हणजे डाळ वगैरे भाजून किंवा एखादा पापड आपण जो बनवलेला पापड आहे ना तो असा भाजून घेवून जायचं किंवा तळुन घेऊन येतो तेव्हा समोरच्या त्याची टेस्ट कळते. मग ते लोकं तुमच्या
होईल
असं पण करू शकतो. अशी पण चालतात त्याला काही हे नाहीये चालेल मग बाकी झालं जेवण वगैरे?
हो झालं झालं.
चालेल करते नंतर फोन
हो चालेल
हम्म